हॅलो हा. अं- जाणार आहे काय, गिरणीत डबा घेऊन.
होय. गिरणीत जाणार आहे की, गिरणीत आता जाणार ये. जाणार आहे. पिठ दळून आणायचे. पाऊस चालू झालाय आता, बारीक बारीक पाऊस चालू झालाय. होय होय. पाऊस आहे आमचे इकडं.
हा. बर हे अं.. आज काय केलं दिवसभर.
काम असतेच की घरातलं कॉलेजमधलं घरातलं कॉलेजमधलं काम करायचं. तेच की चालू असत हा. आणि अ आणि काय बरं? आणि काय तर विचारायच होत हे माझं ते कामाचं काय बघितलं नाही तुम्ही काय गॅजेट करायचंय ते?
गॅजे आज संध्याकाळी कॉल करतो त्याला आणि होय त्याला सांगितलय काय करायचय तो टाईप करणार आणि पाठवल मला मला पाठवल्यानंतर आपण फक्त येस सांगितलं की तो तिकड त्याच्या सईचा नमुना द्यायचा त्याला मग त्याच तो करतो म्हटलाय सगळं मग.
मला काय म्हणायचंय म्हणजे का चालू आहे का त्याच्यावर?
काम चालूय हो हो हो हो हो.
मग आठ दिवस लागतात.
आठ दिवसात इल.
हा आणि फायनल नाव काय करायचंय ते पण सांगा म्हटलाय.
काय काय?
फायनल नाव काय करायचंय ना ते पण सांग
माझं नाव फुडच जी आहे. पुढचं लावायचं नाही जे काय आहे ना पाच अक्षरी तेच ठेवायचं आहे मला. पाचक्षर का सहावीए सहा अक्षरी अय ना?
हम् हम् बरा हा ते करू करू व्यवस्थित करूया ते. हा राई
पुढचं काय नाही लावायचं पुढचं काय? हा जे आहे तेच माझं जे छोटं बारक असू दे. का पुढचं लावायचं काय करूया नकोय नाहीती तसल.
नको नको
हम्
नाही तस त कर करायला नको.
पुढचं नकोच.
आ हा.
हां चाल आ
मी ह्याला जाणार आहे अ भुईंजला ना रानोक्कांचा वाडा आहे.
हा.
तू बघा बघायला जाणार आहे अच्छा आहे ती कितीतरी वेळा गेलो समोरन पण ते लक्षात राहिले नाही मग आता मी पोरांना तेस हे दाखवाल घेऊन जाणार आहे. संग्रहालय ऐतिहासिक वस्तूंचं आणि तसच तिकडे घेऊन जायचं त्यांना.
हम्म चालतय.
हा आणि आता झाड कुठली आणायचेत?
आनायचे पण पाऊस पण चालू झालाय आता ते बांधकामाचे विटा ते एवढे विट त्या लागणार आहेत बांधकामाला?
मग दोन हजार विटा आहेत त्या.
पण एवढ मला नाही वाटत त्यांनी आता हाईट पण कमी करणार आहेत. एक पायरी खाली घेणार आहेत आहे त्या हाईट पेक्षा खाली घेणार आहेत.
त्या त्यांच त्यांनी बरोबर अंदाज काढलेला असतो कशासाठी तर परत इकडं समोरचं ते पायरीच्या खालच पॅक करायचंय ना?
हा आणि तुम्ही ते विचारलं का पायरीच्या वर जे पाणी पडतयं की, नाही त्याचं ते कधी करणार आहे. स्लॅब टाकायच
करतील की, चालू आता पिलर भरायला येणार आहेत की नाही परत
होच की, त्या सळ्या ज्या ठेवलेत त्याच्यासाठी ठेवलेत काय?
हा आता हिथ ते हे करणार आहेत. हम ते बांधकाम केेलं ना? वरती बेडकॉनक्र्रीट टाकणार आणि वरती पायरीच्या वरती पण तिथं जाळी बांधून ते स्लॅब टाकणार आहेत.
हा तेच तोचं कि स्लॅब.
हा हा टिब स्लॅब टाकला ना आपल्या तिथला, तो पण पोर्शन वापरता येतोय.
ग्रीलचा खर्च वाढणार.
हा ग्रिलचं वाटण पण एवढं काय? आहे पण ते ती जागा वापरायला आली ना आणि
तिथन पाणी बाहेर काढायला लागणार? कारण, तो स्लॅब आहे तिथं भिंत आहे. ह मग पाणी काढायला लागणार तिथनं.
हा मग ते स्लॅब टाकणार आहेत, का नाही स्लॅब टाकल्यानंतर बरोबर ते तिथनं स्लोप करणार.
ते मॅच करून घेणार ते स्लोप करणार.
करून घेणार येत मॅच करून घेणार, आणि पाणी हिकड वळवून. जे आपण आउटलेट काढलेत ना वरती स्लॅब वरती
हा.
तिकडं म्हणजे ते हिकडं वळवणार पाण्या बरो
आणि मग असं हे काय माहितीय, का तुळशी तुळशीपासून वर गेल्यानंतर तिथं ते तिथं स्लॅबच नाही ना तुळशीच्या वर. त्रिकोण रिकामा आहे, का नाही तो तुळशीच्या वर
हो.
तिथनं खाली सगळं सोलरचं पाणी पडतयं.
नाही ते आता बंद कर ते हे करणार तिथन काढणारच आहेत, ते काढलं की आता सगळं पाणी ह्याच्यावर येणार.
होच, की ते नाही मला म्हणायचंय ते काढू आपण आहो तिथं काहीच ना स्लॅब नाही, काय नाही काय नाही तुळशीच्या वर म्हणत्या आणि तिथं वर येतय तेची कोपरी येतात, सोलर प्लॅनेटचे कोपरे येतात, तिथून पाणी खाली पडतं आणि ते तिला ती सुद्धा येणार आहे परत.
हा मग त्याला हे करता येईल, की तिथं ना पन्हाळी बस
तुकडा तुकडा जो अ कॅमेरा बसवला ना तिथं सी सी टी व्ही चा त्याच्या तिथे पुढच्या बाजूला आलं का लक्षांत.
आलं आलं कॉर्नरला तिथं ते ह करायल की, पन्हाळी किंवा काहीतरी बसवायच त्याला ते बरोबर पाणी त्या पायरीच्या
कस आहे कि मोठा हे आहे तो
हा चालतयं बघतो ते मी ते
हा. त्याचं स्क्वेअर फीट ते जरा आहे जास्त ते थोडेस ते काय बारकं नाही ते.
बघतो तिथं काय करायचंय.
काय पाणी पडणार हो तिथून पण खाली बद बद असं.
हो हो हा चालतंय, ते बघतो ते करत्यात आहे ते इंजिनिअर लोक त्यांना सांगितलं ते बघतात ह ते करून देतील.
बरं.
हा आणि ते पायरीच्या खालचं सगळं पॅक करायचं आहे.
मग आता तिथे स्लॅब टाकत ना वरून त्या सोलरच्याला काही धक्का नाही लागणार.
सोलर आत आहे
म एक मला विचारायचंय आता- ड्रेनेजच्या पाईपच्या काढलेल्या आहेत युटिलिटीत आता भिंत वर चढणार बरोबर
हा
भिंत चढल्यानंतर आपण ते आता त्या तेनटीट्यूब पायपा घेतलेल्या आहेत त्याला ते टेकु दिला त्याच पहिल्या
ते स्लोप करणार आहेत ते आहे ह्या स्लोपपेक्षा जास्त स्लोप खाली करणार आहेत जरासा.
इतकी करू देत काम चालू असताना आपल्या पाईपा कुठे राहणार म्हणते मी आता त्या आता काम चालू असत तिथंच मग ते ते काय मला म्हणायचंय तिथं छीद्रबिद्र पाडायला लागणार का बा त्या पाईपासनी त्या भिंती ला काय करतात
त्याचा आपण नाही विचार करायचा त्यांच ते करतात बरोबर ते करतात पाइपा आण - कुंपण काढायच त्यांनी सांगितलं मला आणि त्यावेळी ते काय आपण करत बसायच नाही. त्यांच ते करतात, त्यांना आहे-
च्या बाजूला तिकडच्या बाजूला आपलं ते लावायचं मागच्या बाजूला राहिल हो ते नाही शेताच्या बाजूला ते बघा. रिकाम ठेवलं होत आपण युटिलिटी
हा
ती पण पॅक करून घ्यायची आहे का आता?
तिथं तुळस करणार आहेत
अहो पण त्या बाजूला आपण रिकाम ठेवलं होतं. त्या बाजूला, काय केलं ना-
हा तिथं तिथं हा तिथं ते- ग्रील करणार आणि अलीकड तुळस करायची त्याच्यामुळ ईशान्य कोपऱ्यात भींत नाही करायच तिथं ग्रिल करूया ग्रिल करायचते तिथ पॅकच करायच ते. म्हणजे पोरं उतरत होती ना खाली हो कशाला लाग त्याच ईशान्य कोपरत करायचे असते तुळस.
होच कि पण तुळशीचे लग्न करायचं असेल काय करायचं असेल तिथ कसे करायचं सांगा बर.
पण ती आपली इथे ती आग्नेय कोपऱ्यात येते
ज्यांची घरी ह्या बाजूला आहेत ना आपल्या बाजूला त्यांच्या तुळशी अशेच बाहिर आहेत ना अंगणात
हो होय.
त्या बाजूला आ तर आहेत की नाही घर
हो. बर बघूया त्यावेळी काय करता येत आणखीन. त्या पद्धतीने करायच नवीन जरा असल
तेच की.
हम्म ते ते कुंडीत त्या कोरफड ती तिथंच ठेवल्या तशीच ती जर काढल्या असतं त्यावेळी कुंड्या तर ते- हे करता आलं असतं ना त्याला पाणी काय त्या
काय नाही कोरफडीच जंगली ती- कोरफड जगली आहे हा.
हो मी बघितली सकाळी-
चगले चांगली आली य आणि कोरफड कधी मरत नाही.
हो चांगली आल्या.
जरी ते वळलेल असले तर आतले गट्टे पाणी मिळाल्यावर कोरफडीत येत्या ती ते कमी पाण्यातलं हे आहे प्लांटाय. मरत नाही कधी ते कोमेजलेली जरी अस की वाळी जरी असली पावसाच जरी हे गेल की नाही जगते ती ह यत ते - - ते हेचे गड्डे्या जसे आहेत की नाही ते मान्सून काय कसलं मेप
मे फ्लॉवर मेपलावरचा गट गट्टू मागितलाय ना त्यांनी - -
कुणी मागितलाय?
भाचीला द्यायचंय एक गट एक गट्टू मागितला होता ना?
कुणी?
का नाही भाऊजींनी भाऊजींनी मागितलं होत का?
नाही नाही त्यांनी आपल्याला दिलेय ते
दिलय काय? नाही, नाही त्यातला एखादा गट्टु काढायला ला सांगितला होत का?
मला नाही सांगितल्या ला म तुमच्या जवळ देलाय काय निरोप
मध्ये काहीतर म्हणत होते असं वाटलं मला मला
नाही नाही त्यांनी आपल्याला आणुन दिलेले आहे ते
हा.
त्याला आलेत ते चांगले पानं आणि कट्टी आलेत त्याला गड्डे त्याला कांदे म्हणतात कांदे कांद्या सारख दिसतय ना ते.
हो.
हो त्याला कांदे म्हणतात
हम्म होय.
त्याला पाणी घालतोय त्याला मध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी पाणी पण नव्हतं पण परत ते परत त्याला ते जरा पाणी घातलं परत तेल पाना आली ती म्हणजे ते मरत नाही ते बियातलं.
ते झाड ते बघतच.
तिचकी जे कांद्यासारखे असतात जा कांद्या सारखं. हा येतय. काय सुद्धा होत नाही त्यांना अजिबात हम्म.
ते चांग म्हणजे फुलं एकदम चांगली येतात. आमचा छोटू आला काय? छोटू आला काय? खेळायला खेळायला गेलेला.
होय आलेत आलेत सगळे आलेत चालते.
त्याला ते गाडी चार्जिंगची गाडी लावायला सांग. इलेक्ट्रिक त्याला खेळेळ खेळ त्यान आणलय की नाई.
बरं बरं बर चालते चालते लावत सांगत
त्याला ते चार्जिंग कर म्हणाव. म्हणजे त्याला खेळायला येत्या गाडीन. आणि हे ज्येष्ठ चीरन जीव.
आहेत तर आहे आहे आहे.
आजं गेलं नाही काही खेळायला.
नाही. म गालाला बॉल लागलाय. सांगते परत नंतर काय झाले त्याला त्या मग तू गेला नंतर सांगते कि म.
बर बरं बर चालत चालत ठेऊका हा हा हा.